हॅलो! हा आवाज येतो का? हॅलो! हॅलो! हॅलो!
हा, येतोय का आवाज?
हां येतोय की, बोला जेवला?
हा आत्ताच, तुमच झाल का?
हा, हो आमच झाल की.
हा हा, काय करा लागल्या अगं?
काय नाही आता झोपायचेत आहे. अनु झोपलेय बघा.
झोपली होय हा हा. घेऊन येणार ते मी रचितला मगाशी तिकड, पण म्हणल आता झोपली असल म्हणूनच नाही आणल
हा आलेला मगाशी, बसलेली खेळत बसलेले.
होय काय? हा.
हा हा, कॉलेज कस चाललंय?
आहे की, व्यवस्थित चालू आहे बघा.
हा हा, कशामध्ये आवड आहे तुम्हाला?
आता काय, यून म्हणजे सध्या आय टी फील्डमध्ये आहे, त्यामुळ जरा त्याच्यातच काय तर, काय तर करायचं म्हणा लागल्या.
हा त्याच्यात पण भरपूर, म्हणजे संधी भरपूर आहेत त्याच्यामध्ये पण.
होय भरपूर संधी आहेत. तेच म्हणूनच त्याच्यातच काहीतरी बघायचं म्हणा लागल्यात. तुमचं काय चाललंय मग आता?
माझं काय नाही. म डे. एम. एल. टी. झालंय पण घरीचं असते, बाळ घरी लहान आहे म्हणून घरीच असते.
हा हा हा हा.
तर मग शाळेला चालली कि मग जायचं, जॉब म जॉबला.
हा हा हा बरोबर आहे की.
होय, अजून लहान आहे. कोणाजवळ राहत नाही.
होय, ते त, होय ते तर आहेच. लय लहान पोर असलं कि लय अवघड होतय.
व्हय तेच कि, जे सोडून जायचं एक, नाही जायचं एक.
हम्म किती वर्षाची झाली आहे ती.
आता अडीच वर्षाची आहे की.
अडीच वर्षाची आहे व्हय हा हा. तरी आता अजून दोन वर्षात घालावं लागेल शाळेत तिला.
व्हयं आता घालायचं होतं आता अडीच वर्षातच घरचे म्हणले. ले राहू देत ते एक वर्ष अजून काय लहान आहे. तिला आवड आहे जायची.
व्हय.
हा बॅग तेन आणल्या जात शाळेला पाठवा टिफिन द्या. बॉटल द्या सगळं मी जाते शाळेला म्हणते.
ह... हुशार आहेना ती तशी.
व्हयं जात. पाटी लागते दादा चालला की त्याच्या पाटी लागते मला पण सोडा रिक्षा आल्या माझी. पण अशी म्हणते.
ह....